हॅलो.
हॅलो.
हा यालाय का आवाज ऐकू? हा. तू पहिल्यांदा फोन केलंतीस तेव्हा आलाच नव्हता मला कॉल.
होय का?
होय आणि दुसऱ्यांदा केलीस तवा डिस्कनेक्ट झाला.
हा.
ताल
काय ते वेगळंच आहे बाई.
मदनंच एक एकदा कट पण होतोय.
अ दहा मिनटं कंटिन्यू.
होय.
अगं आमच्या इथली म्हणजे तो आपल्या वर्गातली दोन मिनिटंच ठेवाल्यात अगं कॉल.
ते केल्यानंतर क्वेश्चनस् येत्यात.
येत्यात म्हण दोन मिनिट चालू ठेवायचं आणि लगेच बंद करायचं येत्यात म्हण. मग तुझ्या तिथं दहा वेळा तुला कराला लावणार आहे? हॅलो हॅलो.